ती
ही छान आहे तू
मी मस्त काय चाललंय
मग काय आणि काय चाललंय काही नाही बघ
आता आषाढी वारी जवळ येतेय काय करतेय उपवासच
हा उपवासाच काय उपवासाचे एक तर फार लिमिटेड पदार्थ असतात खिचडी खिचडी असते पण ती गार झाली की चांगली लागत नाही खूप बोर होत. हाँ आणि काय साबुदाण्याचे वडे पण ते पण त्याचेच परत थालीपीठ असू शकतं बस बाकी पॅटीस एक वेगळं पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून काहीच वेगळं करता येत नाही कि वेगळा पदार्थ असेल
ना
सांग की सांग नक्की नक्की किसां
तू जिथं बसलीस ना तिथं म्हणजे तुझा रेंज आहे
हो हो हो
ऍक्चुली अ मी काय करते उपवासाची मिसळ करते ह हो मिसळ ते कसं माहिती का अ शाबुदाना घ्यायचा आपण करून घ्यायच आधी अह हयाचा त्याच्यानंतर आपल्या उपसाचा चिवडा असतो की नाही बटाट्याच त्याच्यानंतर तर ह्याचा शाबूदाना चिवडा वगैरे शेंगदाणे बॉइल करून घ्यायचे शेंगदाणे नाही नाही कि तळल्याले असतात विकत आणतात ते चिवडे वगैरे
हा अ म हाचा बटाट्याचा चिवडा पण तळून घ्यायच का.
तू जर का घरात असेल तर तळून घ्यायचा तुझा नसेल तर मग वी कत आणलेला असेल तर जर तिखट चिवडा नसतो का ग हां त्याच्यानंतर वेफर्स प्ले. काकडी दही शेंगदाण्याची आमटी करून घ्यायची शेंगदाण्याची आमटी म्हणजे कशी करायची माहिती का ज्याच्यात वाफलून बटाटा घालायचा. आपल्या सोलापूर जिल्ह्यात जास हो आ
होय का कारण मी बटाटा नेहमी नुसत आपलं अ म्हणजे कुटा घालून कर ते एवढंच आणि फोडणी त्याला तुपाची एवढंच.
हा हा ह ह ह ती तुझी हिरवी होत असेल ना हिरवी होत असेल ना तुझी हा हा तशी नाही करायची आपण जेम सेम भाजी करतो की नाही फक्त कांदा लसणार चिकट घालायचं नाही तर
अच्छा.
तिखट असत की नाही आपल्या ह्याच उपवासाचं
हा, हा, हा, हा बरोबर प्लेन तिखट
हा प्लेन तिकट आणि ते उपवासाच माझं व्हयं बाजूलाच असतंय त्यामुळे विषय नाही. तेवढा आणि मग हा म्हणजे काय करायचं सांगत तुला ऍक्च्युली आमटी करून घेतली कीने एक बाऊल घ्यायचां छानच असा छोटा त्या बाउलमध्ये पहिले खिचडी ठेवायची. थोडी त्याच्यानंतर अं आप पण तिखटची चिव अ उपवासाचा गोड चिवडा त्याचा त्यानंतर अ काकडी खिसलेली काकडी खिसायची त्यात त्याच्यानंतर दही थोडं घालायचं आणि आपण जे वेपर्स करत ती कने तू ते बटाट्याचे तळून ते चुरा करायचा त्याचा सुरा आणि ते त्याच्यावर न टाकायचं आणि आणि जे शेंगदाने बाऊल केलेले असतात कि नाही उकडलेले आपण घरातच ते पण टाक कायची त्या आणि आमटी चिन आम तत गुळ घालायच बरं का कोकम आणि गुळ खूप छान लागत आमटीत घातल्यावर आंबूजपणा वेगळा येतो साखर नाही गुळ घालायचे आणि तुझ्याकड आमसुल सिल कमसुल आमसूल घालायची आमटीत उकळताना आणि मग त्याच्यानंतर ती आमटी घ्यायची त्याच्यात हे करून घालून आणि आमटीतन ते सग सगळ मिक्स करायच मिसळ सार थडक्यात व थोडस लिंबू पिळायचं हा इतकं सुंदर लागती ना मिसळ तू एकदा खाल्लीस ना तू संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काहीच खाऊ शकत नाही ते एकदा खाल्लीस तर
ता एकदा करून बघितलंच पाहिजे
नाही तर माझ्याकडे खायला आम तरर संकष्टीला मेसळ हे अस तीच
आता एकदा आलंच पाहिजे तुझ्याकडे संकष्टीला
ये ये नक्की क आमच्या सगळे आमच्या ृी तर पुण्याला गेली परवा संकळी मला फोन केला उपसाची मिसळ क कराय सांग्या न लाोगलतव तीनवरा म्हणतय हे काय नवीन केलंय म्हनला म्हणजे
नाही आता असं हो ना सुट तिचं निदान एखाद्या वेळेस मी वेगळा चेंज म्हणून ह करून बगणार आहे रविवारी नाश्
ह कारण खिचडी कस खिचडी जात नाही खिचडी पितत जास्त होत ची जडीने पित्त वाढतं आणि सहन हो त नाही ना कोणाकोणाला. आणि त्याज्यापेक्षा अजून एक सांगते शाबुदाना बारीक करायचं
हां म्हणजे आधी न भिजवलेलं बारीक पीठ करायचं का त्याच हां.
करायच आणि अ तो अ बटाट्याचा किस अस बटाटा असतो क नाही उकडलेला त्यात मिक्स करायचं
अच्छा हां
आणि त्याच्यात आपलं मिरची वगैरे तिखट त्याच्यानंतर आपलं उपवासाच सगळं जे तुला आवडतय ते टाकायचं ते मिक्स करून की नाही काय कराय माहि आपण वडे कसे तळतो
हां
तसं तळायचं आणि ते दह्या बरोबर खायचं खूप छान लागतं नाहीतर शेंगण्याच्या चटणी बरोबर खायचं. सुंदर लागतं ते पण. नुसतं हे न भिजवता करायचं नसतं त्याचं
हो ना जर विसरलं भिजवायचं तर काय करता येईल तर हा छान पदार्थ आहे गं
हा त्याचा पारोठा पण करता येतो मोठा हे केला हां मोठा. जरी केलास ना तू ते त्याचे पराठे पण म्हणजे अस थालीपीठ सारखं पण होतं ते मिरची वगैरे घालून. सुंदर लागतं पण ते तळून छा छान लागतं खुशखुशीत असं लागतं वेगळं कायतरी असं
हम्म छान आहे छान आहे हे पण एक वेगळं कारण बऱ्याचदा काय होतं गडबडीत जर रात्री हो ना रात्री जर विसरला विस सकाळी काय पदार्थ करायचा उपवासाचा दिवस असेल तर निदान कस स ते भिजवून आपण दुपारची सोय होऊ शकते पण सकाळी सकाळी काय खायचं तर मग हे करता येऊ शकतं.
शंभर टक्के एकदा तू करून बघ खूप सुंदर लागतं अगं ते वडे बिडे म्हणजे असं शाबुदाणा आज काल नुसता गोल शाबुदाणा खायचं म्हणलं ना जीवावर येतं. खरं सांगते तुला. आणि आपण जरी बाहेरन घरी जरी वडे केले तर तो वडा ना आपल्याला बाहेरच्या सारखा होत नाही तो कडक होतो आपला. काय जादू आहे माहीत नाहीये. आपला त्यांच्यासारखा होत नाही त्यांचे आता आपल्या इथे सुपनेकरांचा वडा किती छान आणि मस्त स्त मिळतो एकदम सुंदर.
त्यांच्यात वाड्यासाठी चवच नाही दुसऱ्या कुठे
तेच तेच सांगत तसं आपण घरी बनवू शकत नाही का माहीत नाही त्यांच जे वरचं जे कवर असत ना ते खूप पातळ असतं. तू बघ कितीदा तरी म्हणजे निरीक्षण कर खालाय ना मी आणि आप आपलं कस आपलं ते असं मधनच साबूदाणा कुठतर फुटतो फुटलेला दाखवतो मोठं असतं हे अस म्हणजे काम महित नाही आपण कधी करत नाही का का म्हणजे जास्त आपण एवढं करत नाही आपण ह्या गोष्टी श्रावणात जास्त करतो कारण सारखेच उपवास असतात. खिचडी नको आणि भगर तर कधी कधी चालतयं कधी चालतं नाही असं पण होतं ना गं
हम्म.
कारण शक्यतो भगर महादेवाला चालत नाही असं खूप जण म्हणतात. पण खूपजण खातात पण हम्म असं काय हम्म नसेल तर, काय करायचं साबूदाणे शाबूदाना आणि भगर भाजून हे आणायचं पीठ भाजून आणायचं त्याचं थालीपीठ पण खूप छान होतं अगं.
हो, हो आणि थालीपीठ बरं वाटतं, ते वडे वगैरे तळलेलं खाण्यापेक्षा हे जरा
ते तर माहिती का म्हणजे
नुसत्या साबूदाण्याचा म्हणजे, मी साबूदाणा भिजवून त्याच्यात बटाटा घालून परत अजून ते शिंगाड्याचं पीठ असत तर ते घालून आणि कूट आणि बाकीचं आपलं जिरे वगैरे सगळं ते घालून तसं मी थालीपीठ करते.
तो शाबूदाण्यावर बटाट्याचा खीस कर ते खीस बटाट्याचा खीस करते त्याच्यात लाल तिखट आपलं उपवासाच मिरचीच सगळं पेस्ट त आलं मिरची घालते त्यात त्याच्यानंतर हे घालते शेंगदाण्याचे कुट घालते आणि ते मळून घेते आपल्या पिठासारखं आणि तेल लावायचं. तव्याला. डायरेक्ट हे करायचं ते तसं. थालीपीठ पण सुंदर लागत. पण माझ पातळ होत नाही माझ . घा कीूप टेस्-
हम् तेच पातळ होत नाही म्हणजे साबुदाणे असतात ना ते गोलगोल तेवढंच जाळीचं होतं त्याच्या ्र होत नाही मग मी ह्याच्यात काय करते माहितीय का- काय करते माहिय का ह्याच्यात थोडा भिजवलेला साबुददा असतो तो ठेवायचा- आणि थोडासा असत ना तो म- मिकसरधून काढायचं. अ. त्याची पेस्ट होते हा पीठ नाही ओ- साबुदाणा तो मिक्सर मधून काढते मग थोडंसं आहे ना ते असं जरा- पूर्ण सावदाणा साबुदाणा दिसत- प नाही. असं थोडं साबुदाणा थोडं पीठ. असं मिक्स दिसत असं दिसत- असं करून ब थोड साबुदाण आहे ना मिक्सर मधून काढ मग त्यातच त्याच वेळेला मी मिरची पण टाकते जिरे पण टाकते. त्याच्या वेळेसच टाकायचं मग तस करून बघ तस- केलं ना कि ते जरा.
मि जिरे टाकत नाही मिी जिरे पूड टाकते. त्याला वास येतो ना म्हणजे अ वा मस्त लागत त्या आणि दह्या बरोबर एवढं सुंदर लागत नाहीतर मी काय करते माहिती का- अ खोबऱ्याची चटणी. सारखी सारखी नको वाटती कशावरबून असं. मग ममी काय करते शेंगनाय- घेते त्याच्यात दही तिखट मिक्स -
हा हा हा अगं तू हे जे केली खोबऱ्याची केलीस की नाही सेम सेम तू जे आता म्हणलीस- कि नाही तशीच फक्त त्याच्यात तू खोबरं जरी किसून टाकलं न ओलं खोबरं तर त्याची चव इ- इतकी छान येतती ओलं खोबरं दही आणि त्याच्यात- हा मिरची साख- खरं मीठ आपण टाकतोच आणि त्याच्यात कूट ही चटणीची चव इतकी छान लागते आमच्या घरात खूप आवडते ही चई-
हो मी पण तीच करते मी नाही आता मी खबर हा जरा नकळत हा- आता इथून पुढे करेल तशी पण मी क करते पण मी शिक नाहीच पुूड घालते जास्त
ेंगण्या कूट कू आणि दही मिक्स केल्यासारखं होत त्याच्यात थोडस खोरं टाकलं नवल खोबरं की त्याची जी गोडसर चव असते ना
तिवे गिळ ये हा जरा स मी गुळ पावडर मी आजकाल काय करते साखरेच्या ऐवजी गुळ पावडर वापरते सगळ्याला हम्म आणि गुळ पावडर की नाही छान पितांबरीची छान मिळते आता ग म्हणजे इतक पण गोड नाहीये पूर्व पूर्वी कसं इतका गुळ गोड असायचा ना तशी नाहीये. छान आहे म्हणजे ती पावडर हम्म तू एकदा आण एकदा म्हणजे तुझ्या लक्षात येईल.
हो हो आता मी त आणून ठेव म्हणजे कसं आहे आपल्या उपवासासाठी सेपरेट आपली ती आणून
माझं कसं आमचं आता रोजच भाजी आमटी त आमच्या गुळ असतोच.
हो हो नाही मी पण भाज्यात बऱ्याच भाज्यामध्ये गुळ टाकते घरातल्या ना काय कायन वेळा माहित नस त की मी गुळ टाकते.
हा पण तेे सुंदर लागत.
चव वेगळी लागते ना म त्यामुळे समजत नाही की चव वेगळी का लागते पण त
आणि गुळ गुळाच कस पौष्टिक आहे ना शेवटी साख साखरे पेक्षा ते भारी त्यामुळे मी तर गुळ घालतेच. मी चिंच च घालत नाही कारण चिंच मी बंद बंद केलीये घालायची कारण हा खात नाही आज कल फक्
ते थोडशी चव हा थोडी वेगळी ते आमटी म्हणजे आमटी मध्ये आमटीच आहे ना आंबट असं त्यामुळे थोडी चिंच टाकली ती चव लागते छान.
चव लागते चव लागते आणि छान लागतात ते आजकाल. आत ता सगळ हे हायब्रीड आहे ना ग आज काल च तू काय पण म्हण कस शाला ही चव नाही काही नाही एवढं म्हणजे.
बरं चालेल करू नंतर बोलते मी. मी नंतर परत हा.
ओके ओके हो हो हो
हो का
ह